हॅलो.
हां बोल की.
काय करायल्यास?
काय नाही, ते उपवासाचच जरा असं भात वगैरे करायल तो.
हा ह.
तू काय करायलायस?
काय नाय बघ, कॉलेज वर आलोय. होय, ते प्रॅक्टिस होती.
हा हां, कसली?
इव्हेंटची प्रॅक्टिस चालूय.
हा हा हां, इव्हेंट हाय व्हय उद्या?
हो, उद्या इव्हेंट हाय की. सांगलीच्या सांगलीच्या पुढे पण हाय. तिकड जायचं.
आमचा पण इव्हेंट आहे, उद्याचा सकाळी.
कुठय?
आमच्या इथंच हॉल इथ आमच्या इथंच हाय घरापाशी हॉलमध्ये त्या हॉलचं नाव काय सांगेना दिदीनं.
हा हा.
हम्म, मग तुमचा कसलाय इव्हेंट? प्रॅक्टिस उद्याच करणारे. गंगा व्हय.
होय, मग गंगा झालीचे प्रॅक्टिस निवांत बसलेलो, तोपर्यंत कॉल आला तुझं.
हा. मग किती झाले? फोन टास्क किती झाले तुझे? अजून काय झाले नाहीत?
म्हणजे चौदा चौदा झाल्यात बघ.
चौदा झाले का आणि मी आता तुला फोन केल्यावर अकरा झाल्यात आता.
हा हा. मला पण ते कंप्लीट करायचंय. होय, आज कॉलेजकड आलतीस?
फोन लावा लागल्यात. फोन लाव, फोन लाव म्हणून फोन लावतो, फोन लावतो एका टाइमला सगळीजण लावत्यात मग
होय.
आता काल पण मला सांगितलीत, मी सगळ्यांना फोन केलता. आल की मला मी फोन करू का तुम्हाला? म्हणजे आमच्याच ग्रुपमधले त्यांनी म्हटलीत नऊ वाजता लाव. मग नंतर सगळ्यांना विचारलं सगळी म्ह म्हणजे एक एक एक एकटला फोन करून सगळी नऊला सांगितली. मला काय माहित होतं की हेनी सगळेजण एकत्र आहेत म्हणून म्हणून नऊ वाजता करतो म्हटलेत
हा हा
आता त्यांना अजून कॉल बर नाही जरास घरात काम होतं म्हणून मी काही गेलो नव्हतो पण मला माहित नव्ह कि त्यांनी म्हणजे येवडा वेळ एकत्र व थांबल्यात म्हणून कारण की मी लव परत घरला आलतो
हम हम
हम्म.
माझ कॉलेजकडे आलतीस म्हण
व्हय आलत ते आमचं कल्चरल साफ करायच होतं मग त्यासाठी आलतो
हा हा.
झाले एकदाच स्वच्छ झालंय आता
हा हां.
आत्ता आणि एक दोन दिवसात आणि घाण करत्यात
ह् ह आता इथ पेस्टोरच काय झालंय मग चालू
म अजून तरी काय ऑडिशन त्यन काय सुरू झालं मागच्या वेळी तर एक ऑगस्टलाच ऑडीशन हो जुलै महिन्यात येत होती आम्हाला सांगायला सिनियर की असंच हाय वर्गात वर्गात फिरत होती त्यावेळी मग आमचा आता नंबर हाय.
हा हा.
मग आता आम्हाला जायला पाहिजे वर्गात वर्गात
होय होय ते सगळं हे कराय लागते ना आमच्या ग्रुपमध्ये तसच आहे आता आमचे पण आमचे पण आता लवकर स्टार्ट करणार आहेत एक दोन दिवसात स्टार्ट करतो म्हटलाय
हा आमच पण तस आता झालय ये गुरुपौर्णिमा एकदाची झाली कि म नंतर सुरु करायचं म्हंटलं मग आता सप टेंबर मध्ये हाय मग परत ता मागच्या वेळी सारखं एक महिनाच मिळतोय मागच्या वेळी पण आम्हांना एकच महिना मिळालेला. प्रॅक्टिस ला आणि आता पण तसच होणार मग आता केवढी जातील लैच धावपळ होणार कारण की असं ठर व्हायला लागल्यात की युथ आमच्याच कॉलेजमध्ये घ्यायच
हा हा. मग कॉलेज मध्ये घ्यायचं म्हटलं तर मग कॉम्पिट म्हणजे वे प्रॅक्टिसला पण वेळ मिळणार नाही कारण कॉलेजमध्ये सगळी तयारी चालू होत असणार
अ होय कॉलेजमध्ये डॉक्युमेंटेशन करायचं परत ते इकडं भेज म्हणजे कुठ काय कुठलं इव्हेंट कुठं ठेवायचं हे सगळं अरेंज करायला पाहिजे
हो पण.
कॉलेज वरच राहायला लागतय असं वाटलंय एक दोन दिवस
हम दिवस रात्रमध्ये सगळं कॉलेज सगळं पूर्ण तयार कराय पाहिजे सगळं स्वच्छता स्वच्छता ठेव्हायला लागतय
वय, ते काय ते शिपायी मामा करतील सोड त्याचा काही विषय नाही. आहे पण त्यज कस काय म्हणजे, आता त्यानी पण कोपरेट करायला पायजे ना, की आत्ता आपल्या कॉलेजमध्ये हाय म्हण तर आपण करायला पाहिजे, असं त्यांना वाटाय पाहिजे? आपलच म्हणून केलं तर ठीक आणि आमच पण कस काय कल्चरल आणी आय हे. मग त्यांच असं मत आहे. की त्यांनी आहेत ना करतात असं म्हणून त्यांच चाललंय.
खरं तुम्ही कॉम्पिटिशन खेळणारा कि, हे खेळणारा
काय?
कॉम्पिटिशन हे करायचं का? ते मॅनेजमेंट करतणार टाइमिंग तर जाणार ना त्या
होय दोन मिनटं.
हा हा!..
हो!.. तोय, कॉम्पिटिशन आम्ही करणार सोड, तस नाही. तर जर एखाद्या वेळे दुसरा कॉम्पिटरच म्हणजे, असं इकडं? दुसरा कुठला तरी यता समज तिकडं नाटक वगैरे, सुरू असेल?
हा!..
तर नाटकाचे सोडून बाकीचे सगळे असे? इकड न तिकड असं मॅनेजमेंट ला राहायचं असं. तुमच्या, काहीतरी डोक्यात असणारच आहे.
हा हा! खरं मग पुढची कॉम्पि िकॉम्पिटेशनचे ते पण, तयार कराव लागणार ना? म्हणजे दुसरे असतात. म तेनासनी पण नाही ना
आणि त्यात एका दिवसात सव्वीस सत्तावीस इव्हेंट म्हणजे? आवड? बरंच आहे.
म लयधावपळ होणार, आम्ही येणार आहे की, तुमच्या हेला कॉम्पिटिशन ला. या वेळेला फेस्टिवल ला खेळणार आहे आही.
हो, कशात घेणार आहे?
मी तर डान्स मध्येच आहे. ग!
हम्म मुला मुलींचा डान्स डान्समध्येध का?
होय मुला मुलींचं हे करय उतरवणार आहे.
कारण, की यावेळी कसं, सांगितलंत मुला मुलींचा डान्स घेणार आहेत. आणि कसं झालं, मुला मुलींचा डान्स आधी, बसलाय ना ग्रूप म्हणूनच होतं चांगलीत.
तुमच्यात येणार तुमच्यात प पो्रापुरिनच बसवीणार हायत.
होय! परवास ठरलं ना पोरापोरींच घेणार आहे. म्हणून आमच्या.
हा हा!. आमच्यात पण परापुरींच्या बसवाळल्यात. आता ह्या वेळेला आपण दोघं पण विरोधक येतय.
त्यात कसं आहे, आराध म्हणून एक म्हणजे असं डान्स हाय, आहे तो, घेणार आहे.
हा!
मग तो! आराधी झालाय आता, लोक प्रवाहाला.
हा!
आता तोच रिटर्न फक्त त्यात!
हा आराधी! नव! आराधे हे टिचला हया नव च नाव लोककलामध्ये? ते.. लोक हा! लोकन्यकध्ये कुठं होतय तेे त्यो लोककलेमध्ये ते
मला एवढं माहीत नाही पण दोन्ही उतरत असतील? मला असं वाट
हा! लोकलेला म्हंटलेस तर, दुसरं उतरवणार लोकं लोक हा! लोककलेला ते यूज होताय. पण जेवढे महाराष्ट्रात होतात ना? ते डान्स ते न.
हाह!
जेवढे देवाचे ते डान्स करणार ते, सगळं लोककलेमध्ये येतय.
होय तेच आता परवा पण, एक दिदी म्हंटली मला ती? सिनियर मधली मग आता बघू, आता काय काय होतेय?
लोकनृत्य म्हणजे कनी, अ ज्या ज्या राज्यात कनी आप हे होतंय कनी. एकच डान्स असतो मेन मेन म्हणून. त्याला लोक लोकनृत्य
हा हा म्हणजे महाराष्ट्राची लाव नी, गोव्यातली दिवली असं.
महाराष्ट्राची लावणी हे लोककलेमध्ये हा कन्फ्युज हे लोककलेमध्ये येते. महाराष्ट्राची लावनी होय.
ते जरासं कन्फ्युज होते. लोककला आणि लोकनृत्य.
हा हा होय. मला पण पहिला कळत नव्हते हे. म मला सरान सांगितले.
मग तुम्ही कुठल्या तर डान्स मध्ये येणार असेल. तर तू कुठला डान्स केलायेस आधी याआधी.
हेच्या आधी मी गुदुम केलाय.
हा तो काय तो ढोलू वगैरे ते ढोल
ते ढोल ते ढोलू गुणीच कनी ते वेगळं हायं.
हा.
आणि गुदुम म्हणजे वेगळा असतोय त्यो. ते नुसतं एक साइडला असं, ताशासारखं असतयं.
ह ह ह तरी किती वजन वजन किती असल तेचं? कमी असेल? कमी असतेय काय वजन म्हटलं.
अ वजन जास्त असतयं, तरी तीन चार किलोच असतयं ते.
म स्टंट वगैरे?
हा स्टंट ते असत्यात की. होते स्टंट पण. आमचं आम्ही डान्स कॉम्पिटिशनला गेलो. त्यावेळेस त्यांचा नंबर बसत होता का. आम्ही शांतनिकेतनला गेल्यालो. शांतनिकेतन मध्ये नंबर होय.
म बाकीच्या इथं म्हणजे आता मग आता सगळीकडे आता गणपती वगैरे, नवरात्र नवरात्रीला वगैरे येतच असत्यात की. अं म्हणजे असं रोटरी क्लब ला वगैरे असतातच कि, तिथं म जायाचं.
खर तिथं एवढे हे होणार नाही ना म तीथ कॉम्पिटिशन डान्सच्या कॉम्पटिशनला उतरायचं. हे असं ह्या टाईम असं म्हणजे उतरायचं नाय. शोला असत्यात ना, ते शोला आपले साधे साधे साधेच करावे.
ओ असंय.
हा.
आता आमच्यात तर आता म्हणजे जास्त करून आमच्यात मुलींचा जो डान्स अस तो ना दिवली डान्स, समई तेन पेटवून त्यांनी डान्स वगैरे करतात. तो डान्स कनी अन म्हणजे आता आमच्या इथं नाट्यगृहात झालाय. आता आमच्या इथंच कितीतरी वेळा झालाय इथं. तीन चार वेळा झाला असंल, ह्या आधी झाला असल नसल माहीत नाही. पण आम्ही आल्यापासून तरी कित तं आमच्या इथंच चार पाच वेळा झालाय. कॉलेज मध्ये एक दोन हा दीगंली गोव्यातली.
हा आमचं पण गेल्या गेल्या गेल्या वर्षी होता डान्स.
व्हय.
व्हय, हा दिवली.
हम्म, चांगलं पारंपरिक आहे ना ते.
होय. आणि बॅलेन्सिंन म्हटलं त्याला मार्क तेन लगेच देता.
व्हय, ते बॅलेन्सिंग मेन बॅलेन्सिंग पाहिजे. आणि दुस दुसरी गोष्ट म्हणजे, सिक्क म्हणजे असं ह्याच्यात पाहिजे. सिंक्रो पडला पाहिजे.
हां.
आणि त्यात आमच्यात कसं होतं, बांबूवर वगैरे असं स्टंट होतं. ते त्यावेळी तरता असे एक, तीन, दोन, एक. असं ते अन तीन दोन एक एक एक असं.
हा हा चालतंय, नंतर कॉल कर.
हा हा.